हा बोला ना येतोय आवज
बरोबर तुमच्या वेळेस हे होतं का सोशल मीडियाच्या वेळेस ऑर गुट
ब हो मग बोर कुठे होत ना
बोरकुट त्या ऑरकुट ऑरकुट नावाचं होतं. फेसबुकच्या आधी और कुठ होतं नंतर फेसबुक आलं नंतर व्हॉट्सअप आलं बोर- बुट बोरुटचं नाही खाद्यदारथांवर मी सोशल मीडियावर बोलत.
याच्यात माझ्या ऐकण्यात हे झालं.
हा. काय हरकत नाही ना बोरकुट वगैरे काय नाही बरं तिकडे सोमेश्वर कडे राहतात ना तुम्ही
हो. नाही नाही इकडे म्हणजे स दुगावच्या आहे इकडे पुढे
बर बर बरं आणि मग ते मला एवढं आठवतं. तिकडे कुठे यायचो आम्ही गंगापूर धरण तिकडेच आहे ना.
हो तिथून पुढे आमचं गाव दोन किलोमीटर तिथून एक कि एक एक किलोमीटर
अच्छा म तिकडे त्या आनंद दिल्लीला वगैरे मी म्हणजे एकदाच आली होती पण आमच्या वेळेस तेव्हा तो भाग जरा हेच होता सुनसान होता जरा आता खूप डेव्हलप झाला आहे ना
आता आनंदवाली कुठे काय राहिलं काहीच नाही सगळे असं हे झालंय
पण मी तर असं ऐकलंय तिथे थोडीशी गुंडा टाईप असं काहीतरी मध्यम तरी हे होतं ना तिकडे बर्याच बातम्या ऐका हम्म त्यांच्या म्हणजे बरेच तिकडे असे लोक होते की जे असं खूप हे करायचे म्हणून तिकडे कोणी फारसं लोकवस्ती जरा हेच होती काय नाही आणि
आता सगळीकडेच गुंडागिरी कमी झाली आता सग इकडे प्लॉट वगैरे सगळे बिल्डिंग बिल्डिंगस
गाववाले गाववाले किती श्रीमंत झाले तिकडे ते पण आहे नाही माझ्या बहिणीच पण तिकडे हे ना फार्म हाऊस आहे ना अ गिरणारे गाव म्हणून ये एकदा चाली होती मी तिकडे त्यांनी आता याला दिलंय ते तसं चालवायला दिलंय त्यांनी अशा कार्यक्रमांसाठी किंवा कोणाला लागत ना मदी तरुून हा तिकडे कायतरी कृषी पर्यटन सारखं आहे त्यांचं हम्म मग त्यांनी ते चालवायला दिलेय त्यांची जागा म तिथं कोणीतरी कृषी पर्यटन म्हणजे काहीतरी आहे फार्म हाऊस आहे मग ते भाड्याने वगैरे देतात म्हणून मला तिकडचा भाग थोडासा माहिती
हम्म हम् आमच्या पाासून नाही मगसं आमचं म्हणजे आमचं एक किलोमीटर आहे इथून तर एक दीड किलोमीटर गिरणार आहे
हा हा हा बऱ्यापैकी आहे
हम्म म्हणजे आम्ही नाशिक पण आम्हाला भरपूर जवळ येत
हा ना हम् नाशिक आपला खूप जवळ आहे आपण जर सपोज सीबीएस ला आपण तिथे हे केलं ना तिथून सगळे भाग जवळपास खूपच जवळ य असं
हम्
सेंट्रल पॉइंट आहे हे क नाही
हम्म मग आमची खरेदी वगैरे सगळे नाशिकलाच असते ना
हो ना शालीिमारला वगैरे येतात का
हो मेन र शालीिमार तिकडे
हा एम जी रोड ला पण असतं शालमार तर देवळाली कॅम्पला पण छान होते माझ्या मते
देवाई कॅम्प आपलं इतं नाही पॉसिबल इत
हा नाही नाही छान म्हणजे व्हरायटी वगैरे अस
पण तिथं सगळं नवीन ट्रेंड असतो
हा आणि स्वेटर वगैरे घ्यायला आम्ही कुठे होते नेपाळी मार्केट नाहीघ
ते ती बेटी येन मार् का आम्ही पण तिथेच जातो
हा पण ते आता खूप महाग द्यायला लागले असं वाटतं मला असं
नाही आपण मग तशी क्वालिटी पण असते तई
हम्म क्वालिटी
असते त्याची क्वालिटी पण असते आणि चांगलं असतं आपण हेी घेतो बघा शालीमार वगैरे दु दुकानामध्ये त्याच्या कपड्यांमध्ये याच्या याच्यामध्ये खूप फरक असतो
हा का नाही मम ममी मी एक मागच्या वर्षी घेतलं ना मला थोडा हे अनुभव आला आणि त्यांनी आता फिक्स रेट ठेवली ते कमी नाही करतात कुत्ता
हो नाही करत आहतय मी माझ्या मुलीलाच त्या त्या आता दोन वर्षे झाले तेव्हाच मी हजार रुपयाच जारकिंग घेतलं होत
हा
हा नाही करत ते पण मग ते सां ते एवढंच म्हण ते कसं मग थंडी वगैरे नाही वाजत तसं बाकीचे स्वेटर वगैरे असतं ना त्याच्यातून थंडी वगैरे वाचते थंड दिवसांमध्ये हम्म
नाही मला ते खूपच हे वाटले पूर्वी मी आधीच कार वगैरे घ्यायला सगळ तिकडेच जाय पण आता अजून जरी आलो ना पण मग त्यांच.
मी तिकडे छान भेटत आो तिथेच ते हँकी कॉर्नरला नाशिक तिथेच घेते मी ते स्कार्प वगैरे असत हम् तेिरुमाल व हा. हँडरूमाल आल ते सगळे.
हम्म हम्म् हम् नाही आणि स हे शालीमारला पण आणि मला ते शालिमारच संतोषी मातेचं मंदिर खूप आवडतं. खूप सुंदर आहे ते हा. बघायचं बघायचं तिथं जायचं शालिमार बस थांबतात ना नाशिक रोडला जायला.
हमी जाते कसत.
नाही नाही मी तो एक स्पॉट सांगितला तो काय म्हणता तर की तिथं गेलं. तिथं आहे ना जागा लावायला गाडी लावायला.
हम् आम्ही इकडे कुठे येतो. तू कानड्याला मारूतीन तिथे गाडी वगैरे लावतो तिथून मग पायी पायी वगैरे
आर केे वर वगैरे पण जात असाल मग तुम्ही? आरकेवरून सगळं तिकडे जाई पूल तिथं आम रूम होती मैत्रिणीची तिथं पण जायचो आम्ही
हा.
बाहेरगावच्या मैत्रिणी असत ना तर तिथं थांबायच्या त्या त्या दहीु. तुलावरच कोणतं बरं पारख साडी सेंटर म्हणून आहे.
हम्म हम्म.
तिथं आमचा अड्डा होता म्हणजे आम्ही मैत्रिणी भेटायचो तिथं. ते आता बघ नाशिकच्या आणि मी आत्ता आपल्या बोलते ना फोन फ्रेंड बऱ्याचशा माहिती तुम्ही मला नाशिकच्या भेटतात बरं का फोनवर अशा हे म्हणजे
आम्ही ना मुलांचे कपडे आणि असं हे आपलं लेडीजच वगैरे असत तेच ना शिकला येतो. आणि साड्या वगैरे हे ओजर ला येतो.
हो का ओजरला चांगला मिळतात का?
ओसरला टेक्स्टाईल होलसेल मार्केट आहे मोठे मोठे आहे नाशिकपेक्षा छान असता.
हो का कुठे आहे एक्झॅक्टली
अ ओझरला ते ला आग्रा रोडलाच आहे एक नाशिक टेक्सटाइल म्हणून आहेत एक अंबिका आहे एक. रोहिणी म्हणूनय भरपूर नवनवीन आता मान्सून सेल पण चालू आहे तिथे
हा का म्हणजे मग ओझरला ज गेलं होत मग आपल्याला आपण
ते तिकडेच आहे ना अ ओझरला त्याच्यामुळे मग आम्ही दिवाळीची वगैरे साड्यांची खरेदी तिकडे करतो मुलांचे कपडे वगैरे नाशिकला गेतो.
अरे बापरे मला
सगळे नवीन पॅटर्न येतात सगळे असं साऊथ इंडियन सगळे.
हा का तिकडे मग त्या रिजनेबल असतात का?
हो फिक्स रेट असते पण मग आपल्याला कमी क्वांटिटी म देतात ते तस इकडे आपल्या ह्या दुकानांमध्ये अग्रवाल हे. आप मोठे मोठे असतात ना दुकानं तिथं खूप रेट देतात ते डायरेक्टो दोन तीन तीन हजार रुपयानी मगत त्या साड्या.
अरे बाप रे हो का?
ह खूप फरक आहे.
नाही आम्ही ये आता साड्या वगैरे ना तिकडून सांगतो सुरतवरून.
त तिकडच्या पेक्षा इकडे छान असत.
हा का मी नक्की जाईल रोहिणीनी काय सांगितलं अजून एक.
रोहिणी नाशिक.
अंबिका.
अंबिका आणि एक दिनेश म्हणून आहे. पण मग नाशिक आणि रोहिणीमध्ये खूपछान साडी भेटतात सगळे नवीन नवीन बॅ डिझायनर पण खूप कमी रेट मध्ये पण खूप छान रीच वाटत.
अरे वा! नाही आमचं चाललं आहे ना दुकान वगैरे टाकायचं.
हम्म हम्.
आता म्हणून म्हंटलं मग तिथं ते परारवडेल आपल्याला नाही का.
हम्म, ते पण देत ना क्वांटिटी.
हा ना बल्कमध्ये देत असतील ते खूप म्हणजे कमी करून.
असं ह आपल्याला पाहिजे तशी ते याच्यामध्ये घ्यायला लागता मग ते सांगता आपल्याला. कशासाठी बिझनेस साठी पाहिजे का काय ते देतात ते.
अरे वा! मण नाही बरोबर आहे ना ते सांगितलं म्हणजे कसं माल खपला नाही तर अऍटलिस्ट घ्या तरी परत. नाही का तेच. ना आणि मग स्टेशनरी वगैरे कुठून घेता तुम्ही पोरणची.
तेच ना अ आम आमच्या इकडे अ. इकडे आमच्या इकडे होलसेलरचं दुकान आहे. आम्ही तिथं माल वगैरे भरतोत ना दुकानात.
हम्! हम् हम्म हम्, अच्छा! तुमचं पण दुकान आहे का? हा आरे वा! आणि मग तो माल कुठून भरतात तुम्ही.
म आमचे इथे मार्केट आहे मोठे मोठे किराणाचे. नाही ते दू गिरनार मध्ये.
हो का, कोणतं त्याच्यातलं कोणतं असतं आता कोणते वेडने म्हणून वगैरे ऐकलं होतं मी. तिथं कोणतं आहे गिरणाऱ्यामध्ये तिकडे आमच्याकडे वेडणे म्हणून ये. त्यांच्याकडे असतो तुमच्याकडे कोणतं आहे असं.
आमच्याकडे हे दातीर म्हणून.
दाती ओके ओके म अच्छा गिरनऱेमध्ये ना.
हम्म, मग आम्ही तिथूनच माल वगैरे भरतो.
हा नाही आम्हाला असं कटलरी वगैरे असं जनरल स्टोर्स टाकायच.
केलं होतं चालू कटलरीच नाशिक मधूनच भरल होतं मेन रोड मधून.
बरं बरं मग कसा रिस्पॉन्स होता.
लय कटलरीला इतका नाही भेटला मला रिस्पॉन्स. म हम्म, पण ममी ना ते आत आणलं नाही नंतरून कारण कसं जात नव्हतं ना हाय तेच पूर्ण संपवलं तो स्टॉक. उगचच कसं आपल्या अंगावर राहिला.
हो तुम्हाला अंगावर पडलं का
कस लोक कस असत आदिवासी एरियातला तो खेड्यामध्ये नाही घेत. तो सिटीकडे जास्त पळतो. असं जे नवीन आणि आम कटलरीची गाडी वगैरे हे असं आमच्याकडे फिरत असतात.
हा ना, ह ह ह ह. मग आपण पण गाडीत भरायची छोटा टेम्पो घेऊन.
नाही हो प एवढं कोण शक्य करायला आपलं आमचे घरातले नाही करणार.
नाही इकडे पुण्यात तसेच करतात ना लोक भाज्यांच्या गाड्या भरतात. तर नंतर कपड्यांच्या गाड्या हो त्या. सिटीमध्ये खरच पण ते थोडासा गावाचा भाग पडतो ना.
घरी खेड्या खेड्या गावामध्ये कस थोडस आणि ते लोक कसे असतात आपल्या आपल्या उदाहार पण ठेव घेता. म्हणजे आपल्याकडून ये ना. तिकडेच त्यांच्याकडे सिटीमध्ये मजे इकडे नाही ना म चांगलं थोडं हे वाटलं लगेच तिकडेच घेता. मग त्याच्यापेक्षा नकोच मग. मी आपलं लेडीजच सगळं ठेवलेलं होतं पण मग मी ब स्टॉप केलं. एक दोन वर्ष दोन तीन वर्ष ते पूर्ण तुम्हाला संपवून टाकला.
अरे बापरे हा नाही बायकांचं ते अस असत भा.
ह् नाही पण मग मीी स्वतः ब्लाऊज वगैरे शिवते ना मग मी माझं ठेवलं तर. टेलरिंगचं स्वर्ग
हा हा हा हां. माजून पण शिवतात का ब्लाऊज अरे हा. नाही नाही नको नको उच पाठ दुखायची नाही का?
प दुखायच पण नाही आणि त्यात मला आवड होती. पण मग आता ते बाळ कस उद्योगी जास्त झालंय मग त्याच्यामुळे नाही.
चोवीस तास त्याच्यावर नाही नाही लक्ष. लक्ष द्यायचं काय ते चार पाच वर्ष निघून जात. हो दहा मिनिट झालेत हो चालेल थांबू आपण हा. मग आता पुढचा संध्याकाळी करायचा.